हॅलो हा बोला आपले बारा मिनिट झाले होते. का हा झालं असतील ते. मी बघितलंच नाही आणि कॉल कर झाला. मग त्या भैय्याचा कॉल आला तर त्यांना थोडा नंबर वगैरे शेअर केला म्हणून म्हंटलं थांबा. असस झाला. पटकन होऊन जात टाइम त्याच्यावर काही समजलंच नाही. बोलत बोलत टाईम जास्त होत.
हम्म.
बोला. तुम्ही सांगा आवाज अडखळत येते. आवाज अडतोय. ते काय मला माझा आवाज वापस येत होऊ शकते. नेटवर्कचा प्रॉब्लेम आता येतय क्लिअर.
हो का.
हा इकडे आता पण पाणी आला पाच मिनिट आणि पूर्ण वापस चालला गेला रिटर्न पाच मिनिट आला. बर आणि पुन्हा रिटर्न गेला. मगाशी पण आमच्याकडे पाऊसच येत नाही. पण बरं आहे ना पाणी नाही तर मोसम एकसारख आहे इकडे थोड्या वेळ ग थंड करून द्याेत आणि पुन्हा मग तब्येत खराब करतो हा त्यांना तबेत खराब होत. हा हा चेंज होते ना पूर्ण असं. पाऊस आला तर चांगलं यायला पाहिजे. हा पूर्णं एकतर पाणी आलं तर मग पूर्ण थंडा करून जायला पाहिजे. मग टेन्शन नाही मग जशी पण ऊन निघते ना मग तसा पुन्हा त्रास होतय.
हा ना?
अस तुमच्या इकडे तर शेत वगैरे काहीचलं पेरलं नसलं नाही ज्यांच्याकडे म्हणजे पाण्याची सुविधा त्यांच झाला ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा नाहीते खूप प्रॉब्लेम मध्ये आणि ते तलाव वगैरे आहे पण ते पण पॅनलचं काम कॉक्रिट करत आहे त्याला सिमेंटचं तर पॅनलचं पण पाणी बंद आहे त्यामुळे मॅक्सिमम लोकांचे व्हायचेच आहे. अस झालं पाऊस पण कमी आहे ना. आणि पाणी पण कमी आहे.
हा.
आणि पाणी येईल. लेटस्ट येईल तर मग सगळं सगळं लेटेस्ट होईल. हो माझ्या मामाने तर पेरलं पण. पाऊस नाही काहीच नाही तरी पण हा कुठे? तिकडेच का अच्छा. त्यांच्याकडे म्हणजे बोर वगैरे असेल ना पाण्याची सुविधा अरे बा मग कशाला पेरल थांबून जायला पाहिजे होत. तेता मधामध्ये पाणी आला त्याच्यामुळे मॅक्सिमम लोकांना ते झालंय. की आता येत आहे बा कंटिन्यू राही तर होऊन जाईल होऊन जाईल बात. तेच झालंय त्याच्यामुळे आता ते उष्णतामुळे आता प्रॉब्लेम होइल. भरपूरच काही काही बी निघतील काही निघणार नाही का? हा आणि मग ते हीट होईल तर ते दाना पण थोडा हे होईल ना.
हम.
ण्यामध्ये प्रॉब्लेम होईल. आता इकडे काही लोकांना हळदीच पीक घेतलं ना आ काही निघाले काही निघालेच नाही का बर? पाऊस कमी आहे ना हम्म त्याच्यामुळे असेल. ज्यांच्याकडे पाण्याची म्हणजे ज्यांच्याकडे पाण्याची सोयी सुविधा आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ज्याच्याकडे नाही त्यांचे खूप प्रॉब्लेम आहे. तर त्यान पण खूपच गडबड केली ना हम्. सगळीकडे फक्त एकच पाऊस चाला चांगला. इकडे पण तो एकच कंटिन्यू दोन ते तीन दिवस जो आला नाही का आता मधामध्ये म्हणजे वन वीकच्या आधी तोच पाणी इकडे आलाय. त्याच्या नंतर नाही आता मगाशी पण पाच मिनिट आला आणि नॉर्मल होऊन पुन्हा ऊन निघाली. आणि आता बण इकडे फक्त पाऊस कधी किती वेळ पर्यंत पडला. चार वाजेपर्यंत फक्त सहा वाजेपर्यंत कधी आता? नाही पहिला पाऊस, अच्छा. नाही आमच्या पाऊसच नाई आला. आणि तुम्हाला सांगतो ना इथे फक्त आमच्या एरिया मध्ये नाही पडला तिरोडा तालुक्यातला पूर्ण आणि त्यो गुंजरडिस्टिक्ट आहे ना तेवे पण गावा येतात तिकडे भरपूर पाणी आहे. म्हणजे मी सात तारीखला सोडा म्हणजे चांगलाच फिरल इकडे तुमसर गेलो मग लाखणी लाग आणि वरून मग गोंदिया गोंदियावर लाबगवत तिकडे म्हणजे खतरनाक पाणी आहे. पूर्ण असे आमच्याकडे पाणीच नाही तेव्हा. अजिबातच आणि रात्री पण आलो मी एक दीड ला घरी पोहोचलो तर पाणीच पाणी होत आणि इकडे तिरोड्या इकडे माझ्या गावापर्यंत पाणीच नाही आणि तिकडे ते पूर्ण श शेता शेताच्या वरून पाणी जात होत.
बापर बपर
असं आणि इकडे आता काहीच नाही नव सुखगत काय माहिती आता मॅक्झिमम लोक अशी म्हणतात की तिरोडाला अदानी आहे ना अदानी पॉवर प्लां्ट त्याच्यामुळे पाणीकडे कमी पडते असं म्हणतायेत आता पण याच्या आधी फडतच होता, हा कंटिन्यू
हम्.
बघू आता काय होतय तर नाही तर पुन्हा गरमीमध्ये राहावं लागेल बरं झालं मी कुलर काढून नाही ठेवला तर आम्ही तर काढून पण ठेवलं. बापरे मग फॅन मध्येच लावला काऊन नाही तर लावून टाकाय पाहिजे ना आ कंटिन्यू होऊ हा उद्याला दादाला सांगून लावून टाका ते
हम्म
आ्हा तर त अशण कर हो इकडे पण प हा या र हो ना बरला त नव पा मग काय केलं ते एवढे दिवस बाकी दिवस अँकरने काणी घेतलं ते पण टँकर न म्हणजे मग स्टोअर करायसाठी ोर करा ब टकछ अंडरग्राउंड मग टेशन नाही पा अंड पोरला पाणी तरी थोडं थोडं येत मग जास्त वेळ चालू नका ठेवा चौद्या नाही दोन तीन दिवसगा हम् हम् हम सगडी करच सगळीकडे तेच आमच्या एरियामध्ये पण आता ते आहे पाणी आता तेवढं पाणी तेवढा म्हणजे वाया गेला इथे नाही का कवलेवाडा डॅम पण जवढा तिस्सापणी चोरखंमारमध्येथे तर तो पण तिथे ब टाे नाही मग उन्हाळ्यामध्ये मग किंवा हिवाळ्यामध्ये मग विंटरच्या हच्यामध्ये सीझन मध्ये तो तिथरी टाकतात आता वेस्टेज जातच होतं ना मग तेच तिथे टाकलं असत तर नंतर टाकायची गरजच नुकती वडली
नाही
असचा
तू सांगाव कोण
तिथे काही नाही होू शकल जिथे जिथे ते आली तिथे राजनीती आली तिथे आपण काही करूच नाही शकत आपल्याकडे काही ऑप्शनच नाही का नाही ना झाला होत मुल नाही माझा नाही झाला माझा त्यांनी म्हंटलं की पूर्णच मदरबोर्ड वगैरे खराब झालाय म्हणून
हम् हम्
म्हटलं असं काही होऊ नाही शकत त्या म्हणते नाही दादा म्हण तुचर रिपेअर पण करशील ना म्हणते त्याला तरी पण तू होणार नाही म्हणते म्हटलं जाऊ दे मग आणि माझा पण प्रॉब्लेमचा मग सांगितलं त्याला पाण्यात गेला होतता तेव्हापासून कधी कधी स्विच ऑफ होते म्हंटलं आणि हे खूप म्हटलं तर काय प्रॉब्लेम असेल म्हण त्याला कोलून बघावं लागेल म्हण म्हटलं दादा रावते जसा चालू आहे तोपर्यंत चालू दे काहीतरी बा बॅटरीच पण हा आणि नाही पण मी ब मी नाही का ट्वेंटी नाईन ला घेतला मोबाईल म्हणजे एक्सिडेंट व्हायच्या दोन ते तीन दिवसा आधी सेम तेव्हापासूनच तो प्रॉब्लेम देत मग मदर बोट खराब झाला मदर बोट वॉरंटी मध्ये चेंज केला तरी पण आता तोच प्रॉब्लेम सुरू आहे कधी कधी लाईन येतात डिस्प्लेवर कधी काही ब्लँक होऊन जाते कधी काही दिसत नाही मग कधी स्विच ऑफच होते ना तेला हम्म् पण त्याला काही लागलंच नाही ना म माझे दोन्ही दोन्ही फोन नाही का सॅमसंग आणि हा मोटोचा दोन्ही पण बॅग मचे अंधारच होते
अच्छा
माराज यायला लागलं तर माहित आहे बा लागदा सु ख नाही नाही ते पण ठीक आहे लागलं असतं तर माझाच मॉडेल खराब निघला असता ना माझा एक मांनलेली ताई आहेत त्याचा दादाकडे पण सेम मोबाईल आहे सेम मॉडल सेम कलर
हम्
त्याच्यावरून मोबाईलमध्येध्ये काही प्रॉब्लेम आली एक आता माझा फ्रेंड आहे बाहेरचा पीजी केला त्यांनी पण सेम मॉडल घेतला सेम प्रॉब्लेम आणि ते हा तो जो मॉडेल निघाला आहे त्याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे अस सु सल ते बघू म्हटलं मला तर सॅमसंगच घ्यायचं होत मी तो बुक केला होता एफ फिफ्टी फोर ट्वेंटी थ्री ट्वेंटी वन चा होता तेव्हा तर माझ्याकडे थोडी कॅश कमी होती
हम हम
तर बुक करून टाकले होते थउजंड रुपये देऊन मण तू व्हिडिओवरर मिळााला नाही मग व्हिडिओवर मी तिकडे गेलो तर म्हणजे स्टॉक खतम होग्या सर म्हणते दो चार दिन मी आणि मला अर्जेंटच होता तो फोन सॅमसंगचा पण खराब झाला होता मला आणि मला सॅमसंगचाच पाहिजे होता तो मिळाला नाही तर म्हटलं कमी मध्ये हा चांगला मिळेत आहे तर म्हटलं घेऊन घेतो तर तो पण असंच नाहीघाला आता अ म्हंटलं आता घ्यायचंय तर आरामातच घेऊ आता जॉब वगैरे लागल्यानंतर बघू म्हटलं
हा ते पण
जॉब लावन आ स तर त्याला हा आता सगळ्यांचे ते पे पे करणच सुरु आहे आता सगळ्यांना मी म्हणजे काही काही लोकांनी म्हंटलं नाही पण आता त्यांना मी हा वन वीकच्या आधी रिझल्टच्या आधी फोन केला होता की बा तुम्हाला मी आता दिवाळीपर्यंत पैसे देऊ नाही शकत दिवाळी नंतर सगळ्यांचे एकाोत पे करून देई म्हणून
अच्छा
अचज तर मणे कशाला फोन करून नाही म्हटलंय सांगण्या खूप गरजेचं होता नाही तर मग तुम्ही मला फोन करते आणि मी तुम्हाला ना केला तर मग आपला तेरी मिरी होऊन जाते म्हणता
हा
कारण की टू इयर झालेत ना आता
हो
म्हण कतो वर्ष मलत शेली जगत त काहीच नाही माहि चाल र बाबा एक पाच सहा महिने तर म्हणजे मी बेडवररच होतो असं काही वाटलंच नाही ते बेडमध्येध्ये असताना निगेटिव्ह थॉट खूप जमा झाले होते मना वा त्यावेळे सगळ क्लिअर होऊन गेलं असत तर काही वाटलं नसता असतस्ता वगैरे नाही का मग घरी पण थोडस मग हे ते सगळं काम पप्पा मम्मीना सांग किंवा फ्रेंडला सांग त्याच्यामुळे थोडस झालं
हा
हम्म म ते आपण अस झोपणचरी काम करत वाटत होत का त्या त्यावेळेस जीव चालला गेला असतो तर चांगला गेलं असतं वाटत असं वाट नाही वाटते ना मग, काही काही गोष्टी मग वाटायला वेळ नाही लागत असता मनामध्ये तेच तेच विचारच होते.
ह पण आपण का असं थोडीच झोपून होतो ते भी पडलं म्हणून त्याच्यामु
हो हम्म हे तर आहेच पण मग आपण घरी जाऊन काहीच नाही करू शकत ना, आणि मग कधी कधी एवढं करतात तर मग ते मग बोलतात पण त्यामुळेच हे वाईटच हो बाकी काही नाही. लक्ष नाही दयायचा. हम्म आता काय स्टडी करायचं वेळ आहे की. ह स्टडी करायचा, कावार मोड नाही काज
ह
असं वाटत आहे बोलण्यावरून कि मूड नाही आहे म्हणून एकदम शांत शांत आहे मी म्हणणार होतो मग अशीच फर्स्ट कॉल मध्ये मला मी बोल आ होऊ शकते म्हटलं कामा मध्ये वगैरे असेल म्हणून नाही मी तचीडलीन जरा जास्त बर अम् जीके चा काही प्रॉब्लेम नाही. आणि मराठीच पण आहे पण मॅथ